हॅलो.. गुड मॉर्निंग बोला चांगले तुम्ही..
काय म्हणता मग..
काय नाही बोला ना...
म्हणला असंच फोन करून बोलाव म्हणला...
हा...
मी तरच एक म्हणजे आमच्या घराच्या साईड ला एक योगा क्लास आहे. तो जॉईन केला आहे म्हटलं तुम्ही पण येता का जॉईन करण्यासाठी...
येऊ ना आमच्या इकडे पण आहे कॉलेज वगैरे मध्ये... ते तर करताय आम्ही..
हो तिथे किती आहे फीज...
फीस वगैरे तर काही नाही ते कॉलेज कडून असतो ना...
हा हा हा... इथं आहे म्हणजे महिन्याला दोन हजार रुपये काहीतरी आहे सकाळी म्हणजे.... ह... सकाळी सहा ते सात मजे दोन तीन बॅचेस आहेत
आ हां
योगा म्हणजे शरीरासाठी खूप चांगला असतो ना
हा ना हो ना
सकाळी उठल्यानंतर म्हणजे व्यायाम केलाच पाहिजे तुम्ही जाता का?
नाही ना जातो पण इकडन नाहीये ते कॉलेज वगैरे म तिकड नाही तर घरी करू शको आपण
हा हा ह मग कॉलेज म तर जमणार नाही ना
काय?
कॉलेजमध्ये म्हणजे सकाळी सकाळी म्हणजे आपल्या शरीरासाठी आता सकाळी सकाळी जाऊनच योगा
हा सकाळी नाही तर घरी करतो आम्ही सकाळी
हा हां हां
योगाचे पण खूप फायदे खूप म्हणजे खूपच
अमृता हॅलो
बोला ना
योगा केल्यामुळे म्हणजे खूप सारे फायदे भेटतात आपल्या शरीराला
हा
तुम्हाला हो ना म्हणजे वजन कमी करण्यासाठी वजन वाढवण्यासाठी योगा करू शकतो योगा केल्यामुळे म्हणजे पूर्ण आपली बॉडी हेल्दी राहते
हो ना मन आणि आत्मा यांना जोडणारी प्राचीन ही एक जीवनशैली पण आहे
हो ना आमच्या घरी म्हणजे आम्ही सगळेजणच योगा करतो सकाळी लवकर बाहेर सकाळी म्हणजे आमच्या घरी सगळेजणच योगा करतो सगळे जणंच हा रूल फॉलो करतो सकाळी पाच वाजता उठून बाहेर जाऊन सगळे जणं व्यायाम करून त्या शरीर पण एक हेल्थी राहत आणि आपल्याला पण दिवस जर फ्रेश वाटत अंग ही सगळं हलकं हलकं राहत
होना.
आणि त्यात आता शाळा सुरू झाल्यामुळे म्हणजे, अं सगळेजणच लवकर उठतो आम्ही.
खूप सारे लोक करतात हे आता या
हो त्या शरीरासाठी चांगलं आहे ना आपलं म्हणजे व्यवस्थित आपली बॉडी पण मेंटेन मध्ये राहते.
खूप सारे क्लासेस पण लागतात.
हो त्याचे क्लासेस पण खूप ठिकाणी आहेत अवेलेबल. कोणी कोणी क्लास लावून करत आणि कोणी कोणी म्हणजे, आप आपल्या घरचं सुरू करतात हो. क्लास माझे सगळ्याला टाईमा वर क्लासला जात जायला जमत नाही ना. मग ते आपापलं घरी सुरू करतात. ते म्हणजे आपण स्वतः लाऊन आलो की ते आपल्यावर डिपेंड करत आपण किती वेळ योगा करायचा. किती वेळ म्हणजे कधी घरी यायचं.
हा.
क्लासला तस नसतं ना म्हणजे ज्या टाइमिंग मध्ये ते बोलवतात त्याच टायमिंग मध्ये जावं लागतो.
ह ना. खूप काही असं.
हो ना.
आणि आता सर्व लोकही करतात. कारण त्याचे फायदे पणय. तोटे तर नाहीचे फायदेय.
म्हणजे आजकाल कसं झालंय, लोकांना जास्त कामं राहिली नाही. म्हणजे पहिलं कस, सगळेजण शेतामध्ये जाऊन वगैरे काम वगैरे करायचे. त्यामुळे त्यांना तेवढी गरज पडायची नाही की, व्यायाम करावा. त्यांची म्हणजे ऑलरेडी हल्
आणि आणि रोज करतात तर त्याच्यामुळे टाइम पण काढायचा. म्हणजे किती बिजी असलं तरी हे काम रोजच करावंच लागतं. व्यायाम वगैरे त्याच्यासाठी टाइम पण कार कारण एक ते पूर्ण आप आपली रोची हे झालंय ना. डेली रोज, ते आपण करतो.
हो की.
हम्.
आजकालच्या म्हणजे आता धावपळीच्या जीवनामध्ये म्हणजे, जास्त असं टाइम काढून असं होतच नाही.
हा ना. आणि आपल्या, आपल्या बॉडीला काय होतय त्याच्यानुसार पण खूप सारे व्यायाम, व्यायामय
हो ना. वेगवेगळे आहेत ते म्हणजे ते, क्लासमध्ये गेले की ते शिकवतात ते. असं हे
हा, आता आपलं मन स्थिर झालं तर कोणतं व्यायाम करायचं, कोणतं नाही.
हा ना, हो, हो. तुम्ही का नाही जॉईन केलं मग? म्हणजे ते कॉलेज मधले जे आहे ते, म्हणजे हे होणार नाही ना. सकाळी सकाळी सुरू होणार नाही. कॉलेज किती वाजता? दहा वाजता सुरू होणार. नंतरच म्हणजे ते शरीरासाठी उपयोग उपयोगी राहणार
नाही ते पण एक म्हणजे, हे राहत सकाळची कॉलेज झाले तर सकाळी ते करावं लागत आणि दुपारची राहिले तर मग, घरीच करून घेतो आम्ही.
हा, हा, हा.
हां.
हा घरी केल्यानंतर उपयुक्त ठरत कारण, जो सकाळचा व्यायाम आहे तो शरीरासाठी खूपच चांगला आहे. कारण आपलं पूर्ण बॉडी, पूर्ण ते इनक्रीज होती.
करायला पाहिजे सर्वांनी.
हो ना, म्हणजे, आजकाल खूपच अस इतकं हे झालंय ना. आटॅक येणं हो ना, जे म्हणजे एकदम थांब पण आहेत की, आपल्याला म्हणजे आपल पूर्ण शरीर अस हेल्दी ठेवायचं आहे. ते म्हणजे करतात डेलीच करून येतात. व्यायाम वगैरा. आजकाल म्हणजे, अटॅकच पण प्रमाण खूप वाढलेलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची खूप च गरज आहे, सगळ्यांना.
करायला पाहिजे आणि करता ते पण सर्व जण याच्या याच्या या
हो ना.
हा.
तुमच्या घरी कोण कोण जातं वॅम करायला तुमच्या घरी कोण कोण करत म्हणलं, व्यायाम.
बहीण, भाऊ, मम्मी, पप्पा, सर्वजण करतात.
हम् हम् हम् हम्...
हा.. खूप जन करतात. गल्लीमध्ये! फिरायला जातात. ह इकड, आमच्या इकडं, म्हणजे प्लेस आहे. तिथं सर्व वस्तू आहे. हे करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी, तिथ सर्व लोक जातात. करतात तिथं, घरी म्हणजे बाहेर शुद्ध हवा झालती सकाळची.
हम, हम,
ते म फो तू तला मोबाईल काय मोठ हा बोला. केळा कामतरा बोला...
तुमची बॉडी म्हणजे, असं मेंटेन मध्ये राहते का?
हो राहते ना, एखाद्या वेळेस फक्त होत ते म्हणजे आळसपणा येतो, लूजपणा वाटतं, म्हणून व्यायाम करून म्हणजे व्यायाम म्हणजे व्यायाम केला तर होतच नाही अस!
हा व्यायाम केल्यानंतर आपण पूर्ण बॉडी म्हणजे, हलकी हलकी होते अशक्त पणा येत नाही फॅट जो आहे तो पण कमी होतो.
हो ना...
खूपच म्हणजे फायदे आहेत. व्यायाम केल्याचे, कारण ते म्हणजे आता कसं ते, शाळेमध्ये वगरे पण आपण नव वर्षातून एक दोन दिवस ते व्यायामचा, योगा दिना दिवशी करतात करून घेतात.
मोबाईल मोठा पप्पा न मोबाईल हा अजून मोठ पप्पा न मोबाईललाक आहे विचार ना हा...
व्यायाम हा एक, सुंदर एक हे लोकांनी ते करायला पाहिजे. खूप सारे फायदे पण आहे. हा.. ह
आमच्या इथेच एक शेजारी आहे. क्लास म्हणजे, सगळेजण जात नाहीत आमच्या इथं, पण मी जाते मी जाऊन ते आणि हे, बाकीचे सगळे जण जे आहेत ते म्हणजे इथेच अ गावामध्ये सकाळी सकाळी जाऊन येतात, म्हणजे ज शेजारच्या बायका वग त्यांच्यासोबत जातात माझ्या सासू इथे
जव कय रद ना हा...
आवाज खूपच येतोय तुमचा.
हा ते थोडं काम आला. अजून काय मग
चात म्हणजे तुम्हाला बोलून व्यवस्थित वा मला मी अजून कॉल करेन तुम्हाला नंतर
हो